हॅलो हॅलो हा बोला ताई. हा हो नमस्कार.
ह नमस्कार कुठून बोलतात तुम्ही.
अ मी
हॅलो
हॅलो. हा बोला ताई.
हा. म्हटलं कुठून बोलत आहात तुम्ही?
हम्म. मी नांद्रेहून बोलतेना.
हम तुमचं नाव?
मंजूषा चवान.
हो का. तुमची फॅमिली काय करते? कुठे राहतात?
आम्ही दांद्रेला राहतो ताई. अ फॅमिली काय मग मिस्टर माझी शेतीच करत. फॅमिलीत आम्ही चारच मेंबर आहे. आम्ही दोघ जण, दोन मुलं.
हम्म हम् हम् ह मग शेतीमध्ये काय काय पिक घेतात तुम्ही?
शेतीमध्ये कांदा, मका इकडे तेच पिक घेतले जातात ना. तेच करतो काम.
हम हम हम बाकी साईड बिझनेस वगैरे आहे का?
हम हम काय ताई?
काही साईड बिझनेस आहे का मग शेतीला? अ जोडधंदा आहे का शेतीला?
नाही नाही साईड बिझनेस काहीच नाहीये. मीच फक्त अभियानात काम करते उमेदा अभियानात.
हम्म हम. काय काम कर
मी उद्योगसखीचं काम करते गाव पातळीवर.
निवडून सांगतात. व्यवसाय कोणता करायचा. काय करायचा.
हम्म हम् तुम्ही काय करता रे?
अ मी पण अभियानातच काम करते.
हम हम.
तेनले शेती वगैरे अशा याच्यावरती लेक्चर म्हणून लेक्चर वगैरे देते.
त्याच्यानंतर अ ते अ काही असतात प्रात्यक्षिक वगैरे, योजना वगैरे, त्यांच्याशी घरापर्यंत माहिती पोहचवण्याच काम करते. अच्छा. हा मग आता समजा आता गोपीनाथ मुंडे असेल. ते योजना जर शेतकऱ्यांचा काही अपघात वगैरे झाला असेल. म्हणजे तो काही काम करताना करंट वगैरे लागला. मृत्यू लागला तर समजा आता त्यांनला मग कसं हे करायचं मग अश्या कराना जर आपण माहिती दिली. राहिली तर मग ते कृषी विभागाकडे तसा अर्ज करतात. कि आमच्या कुटुंबातील व्यक्ती एक्सपायर म्हणजे निधन झालंय बा करंट लागून किंवा सापाच्या दंशाने किंवा मॅक्सिडेंटली दोन पार्ट जातात. तसं पण मग त्या विमा योजना असतात ते योजना त्यांना दिल्या जातात. त्याच्यानंतर आता माझं सध्या पोकरा योजनेवर काम चालू आहे. पोकार प्रकल्प चालू आहे. त्याच्यामध्ये मग आता समजा आता गट असतील. विओ असतील. प्रभाग संघ असतील. यांना नवनवीन अवजार बँक किंवा नवनवीन आपले प्रोसेस सरीने वगैरे आहेत. त्यांचे फॉर्म ऑनलाईन करून त्यांना प्रस्ताव हे करून द्यायचे. त्याच्यानंतर शेतकरी असतील शेतकऱ्यांना काही शंभर टक्के अनुदान आहेत. काही नव्वद टक्के, ऐशी टक्के मग ते अनुदान कोणत्या प्रकल्पाचे आहेत. कशे आहेत ते त्यांची माहिती ती द्यायची. त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. काम करायचं. खूप साऱ्या योजना असतात हुं. अजून रासायनिक शेती कमी करून, नैसर्गिक शेतीकडे कसे वाटचाल करणार शेतकरी त्याचे काही मीटिंग किंवा ट्रेनिंग घेऊन त्यांना माहिती द्यायची.
हा हा.
ह
चांगलं बरीच कामं करता मग तुम्ही?
सक्षमीकरण, महिला आरोग्य
हा हा.
मला दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी ये. दहा वर्षाचा माझा मुलगा आहे आणि पाच वर्षाची मुलगी आहे माझी.
हो का? फॅमिलीत किती मेंबर आता मग?
आमच्या फॅमिलीमध्ये सहा मेंबर आहोत. सासू सासरे, मिस्टर, मी आणि दोघ मुल आमी असतो. माझी जॉईंट फॅमिली होती पहिले, म आता विभक्त झाली.
हा हा.
एक नणंद होते, त्यांचं पण लग्न झालं.
हो हो.
हू हू. बाकी तुमचे सासू सासरे वगैरे मग.
हुं. सासरे एक्सपायर झाले माझे, सासूबाई राहताना सासूबाई, आम्ही पण, आमची पण आधी जॉईंट फॅमिली होती, पण आम्ही विभक्त राहतो ना तर अ माझ्या मिस्टरांचे मोठीे भाऊ आहेत का? त्यांच्याकडे राहता मग सासूबाई.
हू हू. तुमची मुलं कुठे जातात म शाळेत?
अ माझी मुलं इथे लखमापूरला, किडी बालेराव एज्युकेशन सोसायटी ते ना तिथं जातात. मुलगा फोर्थ ला आहे. मुलगी फर्स्ट ला आहे.
हू हू हू हू. मग वगैरे शिक्षण वगैरे चांगलं आहे का तिथल?
हो चांगलय ना शिक्षण.
हू हू हू. म अपडाऊनच करत असतील ना?
हुं. बस येते इथं, बसणे जातात. मग आता यावेेळेस मुलाला तिथून काढायचंय आम्हाला
हू हू.
इकडे जिल्हा परिषदला टाकू, असा विचार ये.
का बरं?
हू. तिथे पण मग, इथली शेजारचे आहेत ना सर्व मुल तिथंच जाता. पंडित धर्माला, इथे चांगली शाळा म्हणून हाय ती पण, सेमी आणि इकडे पण म्हणजे मग आहे का?
हू.
शिक्षण आहे तसं, पण मग पैसे पण भरपूर आहे ना, ओ ताई.
हू हू हू हू हू. हू.
हेच्यामुळे मग
हू हू. बाकी मग तुम्हाला असं वाटत नाही, का तुमचा काही उद्योग व्यवसाय असावा?
बांधील शरे. तसं मी शिवण काम करते.
हू हू.
तसं घरगुती, माझं माझं करत राहते मी.
हम् हम् हम्. मग आपण दुसऱ्यांना व्यवसाय वाढव हे करतो, मग तुम्ही पण केलाय का असा व्यवसाय कि बो, मी दुसऱ्यांना सांगते, करते, त्यांना त्यांच्याकडून करवून घेते
हो मग मी गावात उद्योगसखीच काम कर तेना, मग बऱ्याच महिलांना. माझं पण काम तेच आहे ना, उद्योग व्यवसायाची माहिती देण. त्यांना नवीन उद्योग उभारणीसाठी सांगणं.
हम् हम् ह्.
मी तेच काम करते गावात.
हम्म हम् हम् हम् हम् तेच ना.
ह.
मग तुम्ही लोन वगैरे पण करून देता का लोकांना?
हो , पर्सनल लोन करून देते ना.
ह, त्याच टक्केवारी कमी असते का लोनची मग, परत फेडी ची?
ते आणि प्रत्येक महिन्याला फेड राहते, त्याच्यामुळे महिलांना पण परवडेबल असतं ते.
हम्म हम् हम् ह.
गावात कसं असत, जास्त शेतकरी गरीब महिला असताना. मजूर वर्ग.
हम् हम् हम.
म त्यांना सोपं जात तसं भरायला.
हम्म हम्म हम् हम्म.
आता ते पावसाचं वातावरण आहे, पावसानमुळे नुकसानीच हे आहे. पाऊस आला तर. बाकी शेताची काढणी वगैरे झाली मळणी तुमची पिकाची?
नाही ना अजून, पिकाची काढणी नई झाली. नेमक आता पंधरा एक दिवसांनी कांदे काढायची, पण मग आता हे पावसाच अस आहे ना. जेव्हा पाहिजेल तेव्हा नाही येत आणि आता येतोय. असं आहे. पाऊस पाऊसच आता काही पण करेल तर करू.
हा हा.
अस.
हम्म, तेच म्हटलं, बाकी अजून काही विशेष दुसरं?
आ बाकी काहीच नाही ताई. मग तेच थोडीशी सेंद्रिय शेतीविषयी माहिती सांगून द्या‌
हम्म हम् ह् आ.
हीच करायची ना?
हम्म हम् हम्. मग तुम्ही ना, आधी प्रथम तर तुमच्याकडे गायी म्हशी असतील, शेळ्या असतील बरोबर आहे?
हो हो.
हा, मग त्यालाच काय करायचं आपण, गांडूळ खत त्याचे बेड वगैरे उभारणे करायची. बेड रेडीमेड भेटून जातात तुम्हाला, मग ते तुम्ही शेडमध्ये लावले तरी चालतात. किंवा मग अस झाडाखाली लावले तरी चालतात. त्याच्यात काय करायचं, इसेनिया फेटेडा म्हणून एक गांडुळची प्रजात येते
हम्म हम्.
ती आणायची एक एक किलो असली, एक किलो असली तरी चालेल. दोघी याच्यामध्ये अर्धा अर्धा किलो टाक टाकायची बेड मध्ये, एक बेड लावला आधी सुरवातीला तरी चालतो. त्याच मग खाली पाला पाचोळा टाकायचा. थोडस शेणखत वगैरे किंवा आप उखरड्यावरच खत असतना ते टाकायच. शेण कुजलेल अर्ध कुजलेले शेणखत टाकायच. ताज शेण जमा करून ठेवायच. असे लेअर वरती मग ताजा शेनचा अ पाणी पात्र, आपण सडा कसा करतो, तस गरगट करून त्या लेयर वर द्यायच. म्हणजे त्यांना म‌ऊ अन्न लाग त ना खायला.
हो हो
आणि रो त्याच्यावरून पोते ओले करून टाकायचे. आणि रोज त्या पोत्यांवरती पाणी शिंपडत जायच नळीने. आणि त्या बेडला खाली एक ड्रम लावायचा खाली खोल खड्डा करून. ते आणि नळीच्या साह्याने ड्रम मध्ये ते गांडूळ पाणी, वरून जे पाणी मारतो ना आपण ते ड्रम मध्ये साचवायच. ते दोन हे होतात. त्या खालीभर मी वॉड जे निघत ना गांडूळ पाणी, त्याच्याने तुम्हाला एक संजीवक म्हणून पण त्याचा फवारणीसाठी वापर केला जातो. एक कीटकनाशक म्हणून